उतरलो हो आवाज येत आहे.
मी नाही अजून आहे का मला काय? कामच नाही काय का करू?
हॅलो
हॅलो हॅलो
हा बोल
आज नाही काही मला कामच नाय.
आ
काही कामच नाही माझ्याकड.
हम्म येत थांब आता काम थोड्या वेळान. बाय आता जेवण करत आहे.
हम्म तुमी जेवला
अ
किती वेळा?
झालाच नाय वाटत जेवण.
टी शर्ट वर प्रिंट आहे का?
अ
टी शर्ट वर प्रिंट आहे का? इयरफोन काढून घे. इयरफोन काढून घे आवाज नाही येतेय. खालीच ठेवून दे फोन वाटला. काढली
हो काढली
गाडी चालया सारखं आवाज येत होता.
काय
गाडी चाल्यासारखा आवाज येत होता टू
फॅनचा आवाज
अच्छा नाही ते इयरफोन इयरफोन लावून नाही का काढले? इयरफोन लाऊन नाही का काढले?
काढून ठेवली.
ते बोलायला लागत ते टाईम मला हा. काय म्हणते पुन्हा
काहीच नाही आता.
काऊन कायच म्हणा.
काहीच नाही आता काय सांगु?
कायतरी सांगा डेंग्यू झाला हो. आता म्हणलं बेबी ताई फोन करते तिज्या मम्मीचा झालाय ना.
हम्म.
पण तेे सिम बेबी ताई च्या मोबाईल मध्ये टाकाय लागतंय.
हो टाकून घे म्हण ताईले.
ते नाहीच करण मले माहित आहे तिची मम्मी बीण खडुस च हाय.
तुझं नाही होतये दुसऱ्याच मग होऊदे म्हणते.
हम.
आपल्या इथं एवढे सारे जण आहे ना सर्वांच्या हेज्यावरून तिला तरी होऊन जाते.
हो.
पण नाही म्हणू शकत एक आता प्रजी उरलीय.
ते प्राजून केली होती का?
अं
प्राजू न केली होती.
नाही आता तिझ सारखंच तिझं करतो.
हम.
का करताय का अजुन ताईने दोरी चेज केली का नाही केली का?
पण जाणार होती ना.
हो जाणार होती.
दिसत नाही का तसं.
हम हो तसच डोळे दुखते म्हणे.
हा.
मग डोकं दुखते.
हो का.
हे एम एस सी आयटी चं पाच हजार रुपये म्हणे.
हो.
बिना नाहीचा मेसेज पाहिजी होते ना सरांना. तर म्हणजे तेच टायपिंग वगैरे का एम एस सी आय टी करत म्हणून.
हम्म.
ते तेवढे तर हाय त्याला तेवढेच घेतात.
हम्. ते ते जर पूर्ण झालं असत ना तर काहीतरी लावलं असत.
हम्म.
ते त्याच्यास पाच हजार म्हणतात फक्त एम एस सी आय टी चे.
हं नाय करू.
हम्म.
आबांची मेमबोरी स्ट्रॉग आहे. ते तुला.
कोणाची.
आभाचीच.
होय.
तिला कितीहि दिवसाच आठवण राहते.
हम्म. ताईसारखी आहे तिनं.
हम्म.
काय देवाक.
आपणच विसरून हे जातो.
हम्म.
इमोय, आज का पण होते? घरी जा.
का, बनवते का? मम्मीच बनवते. मी आता आजीच्या घरी जातो म्हणतो. ते जी दिवशी गेली होती ना, तर तिझी आत्या म्हणा होती की, तुझी मम्मी मी चाली. तर, मिरच्या घेऊ ये म्हणे.
तर काल तिला फोन केला, कुठंयस? म्हणून, तर तिने उचलीच नाही. फोन पण तर मग अशी लावली होती, फोन ते. तर येतो मग. मी सांगितलं होतं, तिथ घरी.
हिरव्या मिरच्या
अं.
हिरव्या मिरच्या
हो.
अच्छा. कोणत्या वाल्या आणल्या? काळ्या वाल्या का पोपटी वाल्या?
काळ्या वाल्या होत्या जास्त, पण काळ्या नव्हत्या. हम्.
का, पोपटी असेल तर नको आणा. काळ्या वाल्या असतील तर माझ्यासाठी यांना म्हणल होतं, म्हणजे रविवारी सांगितलं होतं. येऊया.
हम्-हम.
तादन गई, आली नाही ना?
हम्म
आता येतो उद्या-परवा. म्हणजे आज-आज. मम्मी लाल मिरची नाही जातयं.
आता लाल मिरच्या लागत वाटते बरं, हिरव्याचं तोडत आहे.
मला का कळते का, आज घरीच राहतो म्हणून म्हणत होते. मी आता गेली का? तास गेली का?
हो, घरीच आहे वाटते. आज ममी आज गऊ चोखे धुते.
हो.
मी त्या वेळेस. तनू आली होती, म्हणजे तेचं कायली मागासाठी.
हम्म.
तर मम्मी आवाज देत होती मग मी मम्मीले सांगून दे म्हणलं सुहानीच त हो म्हणली.
ते ड्रेस ये कशी घेतले तिरा जसा तिच्या चेहऱ्याचा कलर हाय. तसाच हाय का त्या कलर घेतरन तोंडा हाय कारन ते ड्रेस हे का अ तसाच ना काय
हो नाय तर लिपस्टिक स सेम सेमज होऊन गेलतं. लिपस्टिक वगैरे सर्व सेमच झालं.
हो आधी मम्मीला दाखवती फोटो
इंस्टावर ठेवली होती ना ते
हो ठेवली होती.
कारन ते आयफोनची फोटो ते
हो अरे ते समीशान काढली होती ना अरे तिज्याकडे हाय का तिच्या भावाकडे हाय का तो फोन.
हम्म.
तर त्याने काढून दिले असं फोटो.
चालेल आयफोन ने बिन कार्यकारी .
हम्म. पण तिला नाय वाटलं व्हंय तेव नाही. तिझा वाटला अ की आय फोनवर काढले असेल म्हूनन पण तनुजा नाही वाटल मला हॉग
हम्म. ते तुमच्या घरी पण गुलाबाचं झाड लागलं होत हलावली तू
हा.
ते दगुचीच फुल लागले.
दोन.
तोडली नाई.
नाही तोडलो मी त्याला
माझ्याकडे दिल्यात तेनी, काय?
झाडालेच छान दिसतेत हे फुलं त्याला तोडूस नाही वाटत.
एक झेंडूचं का‌हून नाई लावली.
हो आता झेंडूचं झाड दिसत नाय तर लावलं असतो रियाकडे आहे वाटतं झेंडूच झाड घेवून य.
ते आ आपण ताट धूतो ना तिकडे लागून होतं बाई कोणतरी मागं घेऊन गेले सोनम ताई हो ते कचऱ्यामध्ये वापर होतं झेंडूच.
हम्म हम्म.
तर सोनम ताई घेऊन गेली.
हम्म झेंडूच लावा लाग ते
मम्मी वावरात जाते तर ते अ मिरच्यामध्ये कोणी लावून ठेवल असेन तर
हो तर रुचीच्या वावरामध्ये बी त्यानी लावून ठेव
हम्म.
पण तिथं खाली लावाले, काम हुते रे. अ -आता ते आल्या मूळ घर म्हणजे बाथरूम वगैरे बांधत राहिला तर मग फोडतेच ना झाडं बीडगम म्हणून मम्मी नको
तू कधी बांधणार आय?
आता कधी बांधते काका
त्या दिवशी काकू फोन कर म्हनी ना.
हम्म.
मी काय केलीच नाय.
हम्म, त्यानी केली असेल ते विचारून पाय. अ
टाईमच नाय भेटत ग, संध्याकाळी रात भर आ कसं जाते काय समजंतच नाय.
हम्म.
हो त्यांनले ही विचाराय लागते, पण त्यांनी नसणं केली.
अं?
त्यांनी नसल केले नाय तर त्यांच्यासोबत किती एक दोन घंटे बोलले तरी होऊन जाते. त्यांनी ठेवतच नाय त्यांचं बंद असतं.
वो आशाताई हे पूर्ण व्हायचाय त्याला प्रेस करू ना?